हा बोल. अगं मगाशी मी चेक केलो मला पण आला तो टास्क.
टास्कच मग गेलं तुझा ट्रान्स
नाही हाय कि ते. पण अग तेच काय सांगालय फोन फ्रेंडचा टास्क झाला ना. मगच ते हच येते ग ट्रान्सकराय चं मग माझ कसं झालं फोन फ्रेंड नव्हता टास्क. डायरेक्ट ट्रान्स्क्राबचं होतं बसव.
पेमेंट मिळाले का नाही अजून तुला मग.
नाही तेच किती एकशे अकरा रुपये आले नुसतं.
आणि पुढं केलेयला आलं नाही.
ते मधी आप एक मिनिट ते हॉटेल नाही काय शिवाजी पुतळ्याजवळ रे. शिवाजी पुुतळा तो आपण ते उसाचा रस तेन पीतोय तिकडं. ए बाबा मला नेहाला ये हॅलो
हा बोल कि.
म्हणजे कसं झालंत माहितय काय माझं आधी लही दिवस झालं मी कार्य अप डाउनलोड केलेल ना. मगज्या वेळेसग नवीन ट्रान्स्क्राप चालू झालं कनी तव्हा डायरेक्ट तीन रुपालीना पाठवली मला म्हणून मला ट्रान्सक्राईब आलं ग लगेच असं झालं. त्यामुळे मग आता ते हेच आलं. फोन व फ्रेंड मी आता हे मला वाटतय बघ किती दिवस मी हे केलंय म्हणजे फॉर्म भरलाय तो. आठ-दहा दिवस झाले तरी.
आता ते तीस कॉल करायला लागणार कम्प्लीट.
व्हय, दहा-दहा मिनिटाच तीस कॉल. दैनंदिन जीवनातलं काय पण बोलायचं. जायचय. आणि काय गेली नाहीस?
नाही चाललंय बघूया.
हम्म, हम्म, ते वट पौर्णिमेला साडी आणलीया ग.
हा आणल्यात होय.
त्यावर आता ब्लाऊज कुठं शिवून घेऊ लगेच. म्हणून म्हटलं तात्पुरत आणायचं ते इथं छान भेटतात. आग. ब्लाउज साखरपे हॉस्पिटलच्या त्या रूटला होलसेलच होलसेलरच आहे बघ. ब्लाऊज तयार ब्लाऊज.
साखरपे हॉस्पिटल पाशी होय.
हा तिथं, म्हणजे त्यांच होलसेल आहेत ग. मग एकदा मी सहज गेलतो. मग लटकवलेला बघून आवडलं. मग एक घेऊन आलय ते फुग्याचं. मग आता एक गोल्डन घेऊन येऊया म्हटलं.
हा चालतंय की.
भूमी काय करायल्या?
हाय की मांडीवर हाय बघ. लय आगाऊपणा करत्या गप्प बसत नाही. कुठे गेलती ती मगाशी?
हॅलो. कोण?
पोरगी.
दुर्वा होय, अगं बाबांना तब्येत जरा बरी नाही म्हणजे. पित्तान हे झालंय तोंड कडू-कडू तिने पुरी आणलेली सुकी. आणि ही बाहेरच खेळा लती. ते मग आज दुपारी सकाळी पाणी पण, पाणी भरून लई कंटाळाला आला म्हणून पडलेलं लोळत. आणि ही होती बाहेरच. मग त्यांना सांगितलं तिकडं हाय तिकडं ती जाईनच. बाबा, आणि तोपर्यंत ही तो हीला हाक मारल्यावर पिल्या-पिल्या म्हटल्यावर आले की उड्या मारत बाहेर.
हा.
ते बंद झालं. फोन करताना फोन लावायचा आणि करायच. साधा फोन लावून सांगायचं ग फोन करतो म्हणून. मग करायचं असं करायचं. ते माझ्यात कसं होतंय माहित काय. कार्यामध्ये ते मी फोन व फ्रेंड टास्क कणी आला की नाही त्यामुळे ट्रान्सक्राईट किलो ना. आणि त्यातनं पण हजार टास्क माझं ते दिसणातच. म्हणून मला डोकायला टेन्शन आलय.
पप्पा ती चटई टाका वो इथं. ते केल्यावर ते आलं नाही तर येव टेन्शन येतंय.
येतेय घे.
तरी किती जण घेतल्यात एक-एक जण स्क्रीनशॉट-स्क्रीनशॉट पाठवतात. की किती जण मिळवतात. नाही पैसे. सहा हजार, आठ हजार.
रुपालीला पण आश्चर्य वाटलं. म्हणजे सहा महिन्यात ती घरात बसून आणि ती कंटिन्यू करत नाही ग रुपाली.
हा हा.
कधी करत्या कधी नाही अशी करत्या रुपाली. कंटिन्यू केल्यावर तरी येतेच थोड ते आता ती कधी तर करत्या कधी तर नाही त्या हिशोबानें बघकी ती म्हटली मला आठ हजार रुपये तर आले बघ. माही यते मला आता मी ते कुठ चालय इथ कुठ काय? सीतांजली ज्वेलरीच्या तित्त. सांग बा गाडी तुम्हाला कळत नाही मी इ कुठं म्हटलं नाही घ्यायला मी. परवा कुठं घेतलं ब्लाउज असं का करायला. कागरडालेे.
बडबडल्या.
ल बोलते कनी. लई बोलतय म्हटलं ते जोश टॉकचं पण आलत ना. कोकणी भाषा पाहिजे.
ते काय वेगळंच आले काय काय?
इतव ये आहेेत. मग ते पण बघितल ते हे होईना म्हणून ते करायला गेलो. आणि त्यात ती अट होती बहि तती कोकणी म्हणजे कोकणात राहणारीच पाहिजे. ते लोकेशन सेंड करा म्हटल्यावर नाही केलं मी का लोकेशन सेंड ज तिकड म्हटलं.
मोठयत्या
नाही कोकणी म्हणजे त्यांनी कोकणी भाषेत बोलणार आपण ते टाईप करायचं असं.
हा.
ट्रान्स्क्राईब सारखंच ग खरं हे बरं पाडतंय मला. फास्ट होत अग हे लई पन्नास पन्नास टास्क येतात हाचे. मला वाटते पाच दहा मिनिटात पन्नास तासक पूर्ण होतात.
हो बरय कि मग बरय.
कॉलिंग च जरा स्पीकर पाहिजे होते कानाला लावून बसायला लागतय.
य स्पीकर पायजे ग.
रुपालीला विचारलो मी. मग ती काय म्हटली माहितीे काय आपलं असं बहिणी बहिणी आता बोला लागलं का नाही तिला कॉल करायचं आणि समोरासमोर फोन खाली ठेवून बोलायचं म्हणजे ते रेकॉर्ड होतंय ग. मग ते सांगितले ते बर म्हटलं असं व्हय ते म्हटलं. व्हय म्हटली. आता ह्यांना मी असंच करणार हच्या फोन मध्ये डाऊनलोड करणार खरे यांचा अपल चा फोने सगळीकडनं मॅच्या पडची
मग ते डाउनलोड केलंव काय होते?
अपलच्या फोनला म्हणजे ऍप डाउनलोड होत नाही नाव. ह ऍप डाऊनलोड होत नसत वाटत काहीतरी. हा चालते की तातपुरत करायचं गुंड्याच्या हला आणि तुम्ही बोलत बोलत आपलं काम ते केला का नाही दहा दहा मिनटं होऊन जाते ना. आणि नंतर तिला पण पेमेंट भेटते तुला पण पेमेंट भेटते.
हम चालत. मी काय करणार नाही बाई. तुझ करायच असलं तर कर म्हणत्या. ती काय करत नाही. तुझं करायच असलं तर कर म्हणत्या ग.
राह दे म्हणाव. तू डाऊनलोड करून घे मी बोलतो म्हणाव. कडून पण आणि तुला जे पेमेंट ते मला दे म्हणाव. एकशे ऐंशी रुपये येते की तुला. दोन्ही कंडन.
ते तिचं पूर्ण कवर झाल्यावर मग मिळते ना ते पेमेंट तीस?
कवर म्हणजे हा ते इथंच कुठेेत राहायला हो.
हम्म
ह्या गल्लीत का पल्लीकडच्या गल्ली हे बघा हेच की. हेच की चालतय घे आलो. किती उशीर झाले हेची वाट बघायलागलोय अजून तीन मिनट आहेत.
हा
राहुदे चालू. बघायले घे तोपर्यंत. शंभर रुपयाचे ब्लाउज आहेत. गे त शंभर, ऐंशी.
हम.
एकश्याऐंशी, दोनशे. इथन नेलेलं छान बसलं ग. म्हणून म्हटलं एक घेऊन जाऊया. जडी का
जातो की.
गाऊन असत्यात. ब्लाऊज असते, ओढणे असत्या. स्टीच पण करून देतात वाढत.
देेतात काय.
सानाठ. ब्लाऊज बघायचं होतं रेडीमेड. आ. ह हॅलो. मलाल ते गाऊन जरा दाखवा. विचारतो थांब त्यांना भेटत्या काय. काय नाही. थोडी गर्दी असते. थांबायला लागतय.
दुरवाला आणंडी नाहीस..
गोल्डन कलर मध्ये ब्लाऊज य काय रेडी स्ट्रेचेबल. मध्ये पाहिजे. हॅलो. हॅलो.
ह हा.
ठेव-ठेव साईडला ठेवू एकच मिनट आहे चालतय कट करतो मी दहा मिनिट झाले. ह.
हा हा कर चालतय.
चालतय. ते बसते का, ओ मला?
हा आ.
हळू ते तीन दिसाच ये ते तिनी पण काढले.